हो
हॅलो रेया कशी आहेस
हॅलो ध्रुव मी छान आहे तू कसा आहेस
मी पण छान आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा चर्चा करणार आहोत
हो आणि मला वाटत हा विषय प्रत्येक व्यक्तीशी संमती आहे
अगदी बरोबर आजचा आपला विषय आहे प्रदूषण आणि त्याचे परिणाम
खूप छान विषय आहे कारण आजच्या कालाात प्रदूषण ही जगासमरची एक मोठी समस्या बनली आहे
हो आपण रोज प्रदूषणाबादल ऐतो पण अनेक वेळा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा विचार करत नाही
बरोबर प्रदूषण म्हणजे आपल्या आसपासच्या वातावरणात हानिक पदार्थ म दिसलणे ज्यामुळे हवा पाणी माती आणि संजीववर वाईट पर परिणाम होतो
म्हणजे प्रदूषणामुळे फक्त पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो
अगदी बरोबर आणि म्हणूनचचे प्रदूषणावाच विषय खूप महत्त्वाचा आहे
नहा तुला काय वाटेल प्रदूषणाचे मुख्य प्रकार कोणते आहेत
प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत पण मुख्यत वायू प्र्रदूषण जल प्र्रदूषण मृदा प्रदूषण आणि ध्वनु प्रदूषण हे प्रकार जास्त बहल्य मिलतात
चला तर मग सर्वप्रथम वायु प्रदूषणा बादल बोलया
हो वायू प्र्रदूषण म्हणजे हवेमध्ये धूळ धूल आणि हानिकारक वायू मिेसळला आणि
आजकाल शहरांमध्ये वाहनची संख्या खूप वाढली आहे
हो आणि वानामधून निगराण धूर हा वायू प्रदूषणाात एक मोठा स्रोत आहे.
कारखाने देखील यासाठी जबाबदार आहेत ना?
नक्कीच अनेक कारखान्यामधून धूर आणि रा रासायनिक वायू हवे सोडले जातात.
त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
हो. तसेच दमा खोकला आणि फुफ्फुसांशी संबंधित अनेक हजार होऊ शकतात.
मी अनेक वेळा पाहिला आहे की मोठ्या शहरामध्ये धुक्या सराक धूर दिसतो.
हो. त्याला स्मोग असेही म्हणतात आणि तो आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो.
आता जल प्रदूषणा बदल बोलूया.
जल प्रदूषण म्हणजे नद्या, तळाव, अ समुद्र किंवा इतर जलस्रोतमध्ये घाण आणि रासायनिक पदार्थ मिस्रणे
आजकाल अनेक ठिकाणे कारखान्याचे. सांड पाणी थेट ना मध्ये सोडले जात.
हो. त्यामुळे पाणी दूषित होते आणि ते पिण्यास अयोग्य बनते.
अशा पाण्यामुळे लोकांना अनेक आजार होऊ शकतात.
अगदी बरोबर. तसे जलजर प्राण्याचे जी जीवन देखील धोक्यात येते.
म्हणजे जल प्रदूषणात परिणाम मान सरोवर आणि प्रा दोघांवरही होतो.
हो.
आता मर्दा प्रदूषण बद्दल सांग.
मृदा प्रदूषण म्हणजे जमिनीची गुणवत्ता खराब होणे.
आणि कशा मुले होते?
रासायनिक खते, कीटनाशके आणि प्लास्टिक कचरा या मुळे.
याता याचा शेतरीय परिणाम होतो का?
नक्कीच जमिनीची सुपिकता कमी होऊ शकते आणि पिकाचे नुकसान होऊ शकते.
म्हणजे अन्य उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.
हो. आणि त्यामुळे संपूर्ण समाजावर परिणाम होतो.
ध्वनी प्रदूषण बदला काय सांगशील?
ध्वनीपदूषण म्हणजे गरजेपेक्षा जास्त आवाज.
जसे की वाहनाचे हॉर्न, मोठ्या आवाजातील स्पी कर आणि यत्रांचा आवाज.
अगदी बरोबर.
काही लोकांना वाटन की आवाज मुले फारसा त्रास होत नाही.
पण प्रत्यक्षात त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
म्हणजे?
जास्त आवाजामुळे डोकेदुखी तणाव चिडचिड आणि झोपाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हे खरंच गंभीर आहे.
हो.
नेहा तुला काय वाटतं. प्रदूषण वाढयामागे सर्वतः मूळ कारण काय आहे.
माझ्या मते लोकसंख्या वाढ औद्योगिकीकरण आणि निष्काल जीपणा ही काही महत्वाची कारण आहेत.
अनेक वेला आपण स्वतःही नकलच प्रदूषण वाढतो
उदाहरणात इ रसत्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा जास्त वापर करणे किंवा पाण्याची नासाडी करणे
बरोबर
जर प्रत्येक व्यक्ती स्वछतची जबाबदारी समजून वागली तर परिस्थिती सुधारू शकते
प्रदूषणाचा त्या हवामानवारी परिणाम होतो का?
हो नक्कीच.
कसा?
प्रदूषण मं.. प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढल्यास मदत होते.
म्हणजे जागतिक तापमान वाढ
हो आणि त्याचा परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात दिसतो
त्यामुळे कधी खूप उष्णता तर कधी अतिवृष्टी. पहिलाय मिलते.
बरोबर.
वनस्पती आणि पर्यावरण याचे काय परिणाम होतो.
अनेक प्राणी आणि पक्ष्याचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात
त्या मुले त्याचे अस्तित्व धोक्यात येते.
हो आणि जेविविधतेवरही परिणाम होतो.
मग प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो.
सर्वप्रथम जास्ती जास्त झाडे लावली पाहिजेत.
कारण झाडे हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
हो तसेच प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवाला पाहिजे.
आणि कचरा योग्य ठिकाणी टाकला पाहिजे.
पाण्याची बचत करणे देखील महत्त्वाचे आहे.
अगदी बरोबर.
शाळा आणि महाविद्यालयमध्येही. याबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे.
हो कारण. आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.
मला वाटन की प्रदूषण ही फक्त सरकारीची जबाबदारी नाही.
अगदी बरोबर. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
जर आपण छोट्या छोट्या चांगल्या सवली लावल्या तर मोठा बादल घड. होऊ शकतो.
हो प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आज्याच्या चर्चेतून मला प्रदूषणाचे प्रकार कारणे आणि परिणाम. याबद्दल खूप माहिती मिळाली.
मलाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी आपण. स्वतः पाासून सुरुवात केली पाहिजे.
अगदी बरोबर.
कारण स्वच्छ पर्यावरण म्हणजे निरोगी जीवन.
खूप सुंदर विचार.
धन्यवाद!
नेहा आपण प्रदूषणाचे प्रकार आणि त्याचे परिणाम. याबद्दल बोललो पण मला वाटेन की यावर. आणखी थोडी चर्चा कराव लाई.
हो! कारण हा विषय खूप मोठा आहे आणि प्रत्येक व्यक्ती. च्या जीवना संबंधित आहे.
बरोबर मला एक प्रश्न आहे, तुला काय वाटेल प्रदूषणाच्या सर्वात जास्त. परिणाम कोणावर होतो.
माझ्या मते लहान मुले. वृद्ध लोक आणि आजारी व्यक्तीवर. त्याचा जास्त परिणाम होतो.
हो कारण त्याची रोगप्रतिकारिता शक्ती तुलत कमी असते.
अगदी बरोबर त्यामुळे दूषित हवा किंवा दूषित पाणी त्या संचार. साठी अधिक धोकायदागी दायक ठरू शकते.
आजकाल अनेक शहरांमध्ये लोक मास्क वापरताना दिसतात.
हो, त्यामागे कारण वायू प्रदूषण देखील आहे.
काही वेळेला हवेत इतकी धूळ आणि धुर असतो की श्वास घेणे कठीण, रोज,
बरोबर आणि याचा परिणाम फक्त एका दिवसासाठी होत नाही. तर दीर्घकाळ आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मला वाटत की प्लास्टिक हा देशीला मोठ प्रश्न आहे.
नक्कीच प्लास्टिक सहज नष्ट होत नाही.
त्यामुळे ते अनेक वर्षे पर्यावराणातच ते राहते.
हो आणि त्यामुळे जमीन, पाणी आणि प्राणी यांनाही नुकसान, होते,
काय वेळेला आपण बाात मध्ये पाहतो की जानवरे प्लास्टिक खायले मु, आजारी पडतात.
हो ही खूप दुखद गोष्ट आहे.
म्हणुच प्लास्टिकच्या वापरी कमी, करणे खूप महत्वाचे आहे.
धन अगदी बरोबर,
तुला काय वाटत झाडांचे तोड प्रदूषण वाढते का?
हो, कारण झाडे हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
खूप छान अगदी बरोबर धन्यवाद! नेहा,
धन्यवाद ध्रुव,